हा हॅलो.
बोला.
हा बोलू. मी गाणं चांगली म्हणती, गाणं म्हणू का?
नाही नाही गाणी नको म्हणा.
मग का बोलू रोज रोज?
एखाद्या विषयवर बोला काहीतरी.
कायचा विषय?
कायचा विषय म्हणजे? एखादा स्थड
धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दिला आणि तेवाले विषय बोलू?
हो त्याने इस्तिफा दिला नाही का.
आं?
इस्तीफा दिला त्यानं
हम्म.
हम्म बरोबर आहे. अजून?
अजून काहीच नाही. आमच्या इकडे आभड जमून आहे पाऊस येते वाटते.
पाऊस येतंय का तुमच्या इकडं?
हो.
आमच्या इकडं नाही येत.
हम्म हम्म. कपडे आहेत आमचे खाली एंगेजमेंटचा प्रोग्राम चालू आहे.
हो काय?
हम्म.
हॉलमध्ये?
हो हॉलमध्ये आहे.
अच्छा. चांगलं हाय.
हम्म.
तुम्हाला नाही सांगितलं का एंगेजमेंटसाठी
नाही आम्ही नाही जात.
अच्छा तुम्ही नाही जात काय?
आाम्ही रूम करून राहतो इकडे बाहेर,
अच्छा! म्हनून.
हम्म हम्म
काय करत आहात.
काही नाही रिजिस पाहतो नाही.
अच्छा!
हा कोरियन ड्रामा. कोरियन ड्रामा पाहितो, मला कोरियन ड्रामा जास्त आवडतो.
छान आहे. कोरियन ड्रामा.
कोरियन, चायनीज, हॉरन वाले बाई तुम्ही.
हां
बरल
अजून काय म्हणताय.
हो झोपला आमचा मुलगा.
हो का
लवकर झोपते. तुम्ही नाही झोपत का?
झोपते मी साडेतीन चार वाजेपर्यंत,
अच्छा!
हम्म हम्म हा
तब्येत वगैरे
तब्येत ठीकच हाय माझी.
ठीकच हाय ना.
हम्म आमच्या इकडं हवा सुटून नाही आता पाऊस येते वाटते.
अच्छा येऊद्या चांगलंय पावस येत तर.
कपडे आमचे बाहेर.
काय होते तर, मज्जा येते पावसामध्ये ओलं ह्वायला.
हाव का
मग
हम्म हम् हम्म अजून काही.
अजून काय. आं..
काय नाही बापा.
कुठे गेल तुमच्या घरचे?
झोपूनय सगळे जन.
तबीयेत वगैरे ठीक आहे.
हम्म.
जास्त मोबाईल बघायचा नसतेय.
हा करू मग टाइमपास मोबाईलच पायात बसला दिवसभर.
मोबाईलनी काय म्हणते डोळे जाते लवकर.
हा तसाही चेष्मा लागलाय मला. चष्मा लागलाय मला.
अच्छा चष्मा लागलाय का तुम्हाला.
हम्म.